हॅलो हा तर ऐक मग असं सगळी नागाची श पिल्ली पिल्ली होती काय छोटी छोटी सगळे का काळी होती
ह
आणि त्याशी आजूबाजूलाच फिरलात अशा अंगावरती चढला जा अस जखमी पडल्याला
मग
मग काय नाही मममी नोठवली स्वप्न झाल
हम् बर ब
हम् काय स्वप्नात नाक दिसल किंवा असं साप दिसल कि समजायचं मादवचाशिलाद आहे
ह हा
मन मोट्टा
मीमजिरंगबली आहे का
न आता माकड दिसतात का काय
ह
भर नालाय म्हणजे मी मी
हम्म रज बोल
सतत खोटं बोललाय बोल
माकड पण काही म असतात गोरी पण असतात काय विषय
बरं म्हणजे माधुरी पण
हम् नाही विचाराला जनरली विचाराले जनरली विचाराले
एक दोन काय तीन चार
जनरली विचारल या मग अकडे काही पण अस गोले पण असतात
आम्ही फक्त काही आम्हाला आमच्या राज्यात तरी काहीच आहेत फक्त
आणि टकली पणसतत आ
बर नागात पडणार आहे
मला
हम्म
हम्म करू दे
हम् बन ह का हॅलो
हो
हम्म ऐके
बोल
ठेवतो मी फोन आता घरात जातो ते पोर हाहीत बाहेर
हम् निवा
ठेऊ काय
आमच्या ते आहे
जातक
या आमचे घे काय
सांगते
हम ठेव हम्